हॅलो. आ कच नाही.
खा मना खाली का
कस नाही या घस कस खस खस क्या कर रहाय.
तूच नाही इधर तर बेठा बार
तो जण नाही आपन
नाही तर चावीला मग आटा मारतावलाय आटा मार क्याता यला इधर इधर प आ होणार.
घठ.
लार कावे.
ए नाही ल अल्या हे नाही अल्या काच वाी जत खरी आप. त नाहीयईे.
या दुसरी बाईक बेऊसकी.
चलो आपने को भेजते
क कर रहा ह का पर जा रहा ह क जा
कर बोत
य चहा पिनावग्या पंधरा वीस मिनट तू काही खवडावत आपने को किधर जाने का है
घर पर आ
ये आरा आर आहे कषन जाने दे
किधर जाणे का है ते दो धीरे धीरे जाने दे धीरे जाने दे धीरे धीरे
झाले भाई
ये गाली मत दे धीरे धीरे जाने दे धीरे जाने दे खर्चा हुवा है थोडा
हा तो ऐसे ही बोलते है भाई कैसा बोलता है मेरा भाई क्या बोलता दिखता है की नाही दिखता
आज ही आज
हॅलो
हॅलो
प
ए
सपर मेरा का आहे गो बाबा
जय गोक महाराज
घरकुज काय अरे हो पला पैसावा आवाज अे नक न म दधना मार नक चचाक म
क्या रोष आ आहे
ले काार बचवे
धीरे धीरे धीरे जते धीरे धरे
साई लाईट बघत आहे
साहिला ब का साहिला ब
सो आम मे रातू सो हम सो हम सोहम सो हम सो हम सो हमे ब प म न मत
सवाल आ म आज क्या क क्या बोला बाबाम मनल म क
बेरा बाय इधर ब ना आगे
आणि बाबा आ म उलटी जेवठो आला आणि बाबाी आंबडी म्हण उलटी रे बाबाम जा र आहे कर खबर आहे मगला तो किरण दि आ म फ्रड भ ह म घर तक ना चला नाही घर तक नाही तू इधर आटो मार के जाटो मार उभले आपडे नाही जा काय कायट मार राजीबाग बम नाही खराब चचा अ ख खराब चला व हो खराब चला र ह व खराब चलाहा है आम आम जाण दे ज दे हा तीरे जा दि धीरे धीरे धीरे धीरे जाते न का
हवाजल्या पाात्रता पई दे हवाज फ रुकता मेरा भा ह म पीछे भेक्ी राहाय की अधितनी राहा दधर त मेरा भा ह अे मजा म राय हो रत मार समाय व रेरेज आमाज आमाज
पाच मिनट हई है अभी तो वा आज क्या कर रहा आहे तू
स्लोक स्लोक स्लोक आज हम पोच र खा खाली
खाना तो खा लिया आज तुमने काही क क परा दिन
जगदीश पे बैठे तेे जगदीश जगदीश रविवारी गय रविवारी म पॅंट म्हटले की आहे मस्तर बॅग आहे मस्त
य
कस के लि यािस लोक के लि लाय क
ह
जाडीे का तत बाई की नाही आती नारा वा ाढया अजाढया फन बॅक कर दया
ह
हॅलो आवाज नाही आ रहा आहे बे तेरा आवाज नाही आ रहा आहे हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो